हॅलो हा नमस्ते ताई. हा नमस
कश्या आहात मजेत, झालं जेवण?
नाही चालेलता स्वयंपाकाची तयारी करतात
हा हा हा.
तुमचं?
आमचं झालंय आमचं जेवण वगैरे बाकी आहे म डबे असतात डबे झाले माझे
अच्छा
अ नाशिक हुन बोलते मी
अच्छा अच्छा अच्छा.
तुम्ही?
हा बोला ना मी शिरूर शिरूर वरून बोलते
अच्छा तिकडे धुळ्याकडेय ना
नाही इकडे पुणे पुणे
पुण्याकडे आहे का अरे वा.
हो हो हा हा.
तेव्हा आपलाचं विषय घ्यायचा आजकालची फॅशन पद्धती म्हणजे पूर्वीचे फॅशन पद्धती कशी होत्या आत्ताच्या कशी आहे नाही का
हा हा हा हा.
आता पूर्वीची जर म्हटली तर ते कसं त्यांचं अ प्रत्येक स्त्री आपल्याला साडीमध्येच किंवा ते नववार लुगडे वगैरे नेसताना आपण बघायचो आता अ साडी घाल अ नाही नाही आता खूप कमी झालंय त्यातलं त्यात त आता साडी घेऊन लाग. पण खूप कमी महिला दिसताय नाही का? ड्रेस घालणारे आणि त्यातल्या त्यात आता समजा कुठ हां लेगिस टॉप कुठे क पण जाय असे आधी कस होत स्त्रीच सौभाग्य म्हणजे, तीच्या हातात बांगडी, कपाळी टिकलीच पाहिजे, केस पूर्ण बांधलेले वगैरे पाहिजे त्याच्यावरच स्त्री स्त्रीच सौंदर्य तेच म्हटलं जाईल. पण आता कस आहे हल्ली काही म्हणा
हातात बांगडी नको टिक
हो हो.
असं एकदम केसं कापतात, ॲब्रो करतात. नाही का म्हणजे नाही का बरंच काही? पहिलं होतं तसं काही राहिलेलंच नाही आता.
आणि आता ते फॅशनच्या नादामध्ये काय होतंय आपल्याला म्हणजे बरेच आपण रोगांना बळी पडतो किंवा आपण हे असतात जे वाईट नजरेने बघणारे काही पुरुष असतात नाही का त्याच्यामध्ये अ म्हणजे असं? स्त्रीच्या अंगावरून कपडे नाही राहिलेले, त्याच्यामुळे काही अशा घटना घडत असतात आणि आपण म्हणत असतो, की पुरुष हा चुकीचा आहे, पण मग खर तर त्या फॅशनच्या नादामध्ये आपण स्री असून
लेडीज चुकत असते आणि कमी कपडे घालून य काय नाही म्हजे प्रोत्साहन देण्यासारखं होतं ना ओ. जेंटसला
आणि आता असू पण होत य हल्ली आता मुलींचे जे कॉलेजला जाणाऱ्या मुली ठीक आहेत. फॅशन आहे. जरी कलियुग आहे त्याच्यात फॅशन करणं ठीक आहे. पण मग कितपत फॅशन केली पाहिजे कि समोर एखादा म्हाता तारा व्यक्ती बसलेला आहे, म्हणजे आपण बसमध्ये प्रवास करतोय मला जरा एकदा मी कॉलेज ला अस ताना एक अणुभव आलेला आहे. स्वतः माझा सुद्धा तर माझा अ बॉय कट अस असायचा आधीपासूनचा तर मी अ जीन्स स वगेरे घातलेली आणि त्यातल्या त्यात अ शर्ट घातलेला होता. माजा माझ्या जवळ एक आजोबा बसले. आणि अ मला बोलले सरक रे बाळ तिकडे मला थोडीशी जागा दिली. मी त्याच्या नंतर आले. म्हणजे? केस वाढवायला पण सुरुवात केली आणि जे म्हण जेंनी म्हणायचे ना कि स्त्रीच सौंदर्य आपलं सगळं कानातलं, नाकातलं घातल्यावरच मी त्या त्या दिवसापासून मी कानातले वापरायला लागली नाहीतर मी माझ अ एक वळ इथं पण मी जशी म्हणजे मुलं राहतात असत मुळात आमच्या घरात मु-मुलगा नसल्यामुळे मी लहान होती. आणि जस ए जे मी म्हणेल तस असं हे असायचं नाही का ग. क्विक म्हणतो आपण त्याला मग पूर्ण मुलासारखंच राहायचं तेव असं कुठेच बंधन नसायचे आम्हाला जे अता मुलींना काय म्हणजे कारण नसताना जे बंद झालं असतात ते बंद झाणं काहीच नव्हते. पण मग मीच स्वतः ठरवलं आज हे आज जवा होते. ठीक आहे मण मग उद्याकडे एखादा मुलगाच असेल त्यो कोणी असेल तर मग ते खूप वेगळं हे होत नाही का?
हो हो.
हा फॅशन मी माझा अनुभव सांगितला. माझ म्हणजे कॉलेज लाईफ सांगितलं होत मी तिथे म्हातारे बाबा होते थर्टी. ते पण मग अस एखादा मुलगाच राहिला असता. आणि आम्हाला ते ये ना येतान त्यामध्ये एक हे हो त अ वेग पर्स माहिती देऊन मग मी तिथे पण आमाला एक लेडीज त्यात मॅडम होत्यात अ त्यांच जवळपास म्हणजे तेव्हा त्यांच एज पनास च्या पुढ असेल. तेव्हा त्यांनी पण आम्हाला पूर्ण हॉलमध्ये चालेल की आम्ही अडीचशे, तीनशे मुलं-मुली असून त्या म लईच सात, आठ मुलींना त्यांनी उभं केलं होत. कि ती मला असं का आवडत्या कि. मुलं सारखं असता म्हणजे तुम्ही बॉईज चा टाई जीवंत असलं तस असलं. त्या दोन, तीन जनीं सेम रिझन होते की आमच्या घरात सुद्धा मुलगा नाही पण अ ज्या बाकी होत्या ना नाही म्हणजे त्यांना रिजनही सांगता येत नव्हत आणि काही बोलता ही येत नव्हत.
ह ह ह.
असा एक प्रसंग घडलेला आहे माझ्यासोबत पण मग आताची जी फॅशन पद्धती आहे ती तर फारच वेगळी आहे. मुलीचे जसे कि ते क्रॉपटॉप वगैरे येतात
हो ना एकदम शॉर्टस कपडे घाल चांगलं नाही ना पर्याय नाही का. आमंत्रण दिल्यासारखं होतं ना आपण
ह आपण आपल्या स्वतःच्या जीवाला कुठेतरी धोका निर्माण करण्याचा आपण स्वतः प्रयत्न करतो असं पण होऊ शकते ना ते.
हा पहिलेच्या पहिलेच्या टीव्ही मध्ये बघा पहिलेचे जुने चित्रपट वगैरे असतात नाही का ते कशी के त्याच्यामध्ये कपडे किती छान आहे ना आताचे पाक कसे आहेत कपडे सगळे
आणि पण एक आत्ताच आहे बर का आत्ताची त जनरेशन आहे ना आपण जस त्यांना आता जु ते अल्का कुबलचे जे पिक्चर वगैरे लावून जर दिले त्यातल्या स्टोरी आपल्याला आवडतात
हम्म आणि आपण जर लावल तर मुलांना आवडत नाही.
आवडत नाही ते काय म्हणता ते बॉलिवूडचे मूवीज त्यांना बघायची खूप हाऊस असते.
हा हा.
त्यांना ते मूवीज खूप आवडतात पण आपल्याला त्याच्या स्टोऱ्या, त्यांच गीत गायची पद्धत, त्यांच राहणीमान आणि ह. ज खरच राणीमन खूप म्हणजे छान आहे आणि प्रत्येक पिचरमध्ये त्यांनी कसं काम केलेलं आहे? कि एकदम प्रेमळ स्वभावाने नाही का. आता आपण एवढे प्रेम नाही राहू शकत, की ते म्हणजे त्यांनी अस प्रत्यक्षात ठवलेलं काही काही ठिकाणी तर त्यांनी असं पण दाखवलेलं आहे की संस्काराच्या आणि म्हणजे ते संस्कार जपत जपत त्यांना खूप हे होऊन गेलेलं होतं नाही का अ घरातून त्यांच खळवा्हायच तो किती सन करायचे, पण आताचे आपण आहोत किंवा आपल्या पुढची येणारी पिढी आपण तर शेवटचीच पिढी असु की थोडेफार आपत संस्कार ज होय.
आता नाही करणार कोणी येत
आता याच्या पुढची, पिढी आहे इतकी आवघडे आणि तर आपण म्हटलं ना हो आता मी क्लासेस घेते. माझ्या आणि, दहावीच्या मुली होतं ना च्या वर्षाची बॅच होती माझी तर अ असं च च म्हणजे, त्या दिवशी अस विरंगुळा म्हणजे कंटाळा आले त्या मुलांना पण अभ्यासाच. मॅडम थोडं काहीतरी वेगळं का वेग म अस चही विषय काढला, त्याच्यावर त्या मुलींनी मला इतकं उत्तर म्हणजे मला ऐकायला करी वाटलं की मी उगच या मुलीशी बोलली त्या विषयावर नको तो विषय वाटला म ती काय म्हटले आपले आईवडील घालून येत ना मॅडम दुसऱ्यांचं काय बघायचं आपल्याला शोभत का आपण तस वागायला पाहिजे लोकांचं काय ते ते मुलीने बडरे उत्तर दिलं की मॅडम आपल्याला लोक थोड जेवायला देेतात आपल्या घर ते देता आपल्या घर चे लाड पुरव म आपल्या ह करायला
हाऊस करायला काय जाते अरे पण हाऊस करायला काय हाऊस करायला काय जातं पण पुढं आपण आमंत्रण देतो ना आणि पुढं जर काही जर झालं तर मग म्हणणार अरे बाबा ते असं असं झालं होतं
त्याच्यावर मी त्यांना बोलली की आज तुम्हाला तुम्ही कमवत नाही त्याच्यामुळे आणि बघा ना भर म्हणजे अंग भरलेले कपडे जे असतात ना त्यांची किंमत फार कमी असते ते पैसेही जास्त द्यायचे आपलं अर्ध अंग लोकांना दाखवाय वायच आप ते फशन म्हय त्याच्यामुळे काय होत आता काही स्किनचा प्रॉब्लेम होतो बाहेरची धूळ त्याची अलर्जी वगैरे होते आत तसच ते रेडीमेड ब्लाउज आहे त्याची फॅशन आलेली आहे पण मी त्याच्यावर अभ्यास केला मॅडम सायन्सच्या दृष्टिकोनातून तर तिथं जे आहे ना आ आप जे आपण जे ब्लाऊज वापरतो त्याच्यामध्ये आपलं जे कॉटनचा कापड असतो आपल्या अंगाला येणारा जो दिवसभराचा घाम असतो ते कॉटनचा कापड जो असतो तो एकदम असा शोसून घेतो परत अजून थोडीफार हवा लागली का सुकून जात नाही का
अहो हे कापड ज्या आत आले नाही का ते रेडीमेड ब्लाउज म्हणतन तुम्ही रेडीमेड ब्लाऊज अहो इतकं चावतो तो आ आणि एकदमच घट्ट धरल्यासारखं होतं पूर्ण अंगाला नाही का
आणि अ मी तर एकच यूज केलं त्याच्यानंतर मी घेतलं नाही त्याच्यामुळे ते हे कॅन्सर जे असतात ना छातचे कॅन्सर होण्याचे से मध्ये प्रमाण वाढत आहे बघा हे सगळे फॅशनच्या नादामध्ये प्रकारे. त्याच करत नाही. काही काहीच नसत का फक्त एक फॅशन असते, दुसऱ्यां समोर आपण कुठेतरी चांगलं दिसतो. पण आपल्याला जो घाव येतो आपल्या त्वचेतून जे अ घाम हे निघते अ काय म्हण ते असं एकदम ते चितप पिलेलं असत आंगाला आणि ते चिपकून चिपकून चिपकून जे कंटिन्यूअरस हंड्रेड अँड वन परसेंट कोणाला इचींग होते कोणाला काय होतं म्हणजे हे फॅशनच्या नादात आप आपण आपलं स्वतःच शरीर खराब करतो.
हो आहे ना बराबर आहे,. पण आताच्या मुली नाही ना म्हणजे ऐकणार नाही नाही का
नाही आता जर समजा तुम्ही मला सांगितलं किंवा, सांगितलं आपण थोडस एकमेकाला थोडस म्हणजे आपण त्या गोष्टीवर बोललो म्हणून आपण कळू शकतो
हा हा हा
की नाही ना महिला असंही करल
जाऊ द्या आपल्याला कळलं आपण आपल्या मुलांना समजो आप आपल्या मनाला संस्कार देऊ, नाही का तुम्ही बोलल्या ताई याबद्दल मला नाही. का छान वाटलं.
ठीक आहे चालेल, धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद हो हो